हॅलो.
हॅलो.
आवाज येते का नाही आवाज येते का हा ते मी काय म्हणतात ते अ मी कडनं असा कट केला चुकून तसं काय नाही ना.
ह नाही नाही मी मी कट केला आहे इकडं हा
हा आणखीन काय म्हणत हो का शिधकांच
हम्म शिक शिकतचांगलं पाहिजेत आम्हाला दुसरं काय नाही इथं जरा आ दमवायला लागले तेवढंच क्ष दिनां झाल्यात. आणि मी या वेळेला पट पण वाढलाय हम् हाय व्यवस्थित आहे पट बघूया आता काय काय होत आहे. दिदीला आता राजीनामा द्यायला सांगितलाय समितीचा होय. अम्म जय
जाऊदे ऊगच
हम्म हम्म तेच की म्हण जे ज्यांची मुलं हायत ना ते समितीमध्ये येऊ शकत्यात ज्यांची नाही त्यांना परमिशन नाही अ
कशाला थांबल्यास म्हटलं त्या समितीत जा म्हणलं बास कर म्हणलं. मग म्हणाली अगं तसं काय कर ते अडीच वर्ष एकदा हे झालं तर असतंय
हम्म नाही आता त्यांनी सांगितलंय तसं की राजीनामा द्यायला लागल.
हम्म. हम्म. हम. ले आणि काय मग नवीन-नवीन काय रेसिपी वगैरे काय?
काय नाही रेसिपी
इधर घुमने का प्लॅन वगैरे?
उ्ह तुम्ही बनवा तुम्ही बनवा तुम्ही बनवा कि प्लॅन.
लान होता आमचा स्टडी चालाय आता आम्ही स्टडीकडे आहे जी मज्जा आहे ती कुठच नाही आहे
कडायला
इस् तटला आमल तसं पण आता टायमिंग कुणाला नाहीच आहे. सगळे जण आता बिझी झाल्यात नाही मधी म म एमपीएसी एक
हम्म
आता मध कसलं नाही निघलेल
ह
फक्त फिरायचं फक्त फिरायचं प्लॅनिंग हो.
होय लय फिरलं बाय ह तरी लय फिरल का नाही आपण बघ की.
ते येत नाही स किती दिवस झाला आला नाही. त्यानी
की -ऊ -का काय यायचं यायचं म्हणते हा. यायलाच भेट
हा हा. आयांनला ग आयानला बघाया यायचं म्हंटला आयानला बघाय यायचं म्हनलं आणि म्हणलं तुमचे सास रुवाडी. वेगळं असतय आणि ओळख नही काय नही कशे यायचं म्हंटलं घरात. कडा
हम्!
मी कोणं नही.
आता हा जरा व्यवस तिथ आहे आत ता बघू मग यायला घावलं तर येईन म स्टडीला कित तीला जात्या ये परत कितीला येत्या?
साडेनऊ ला जातोय आणि स
ह हम्म मग आणि आम्ही कधी यायचं सातला?
पॅनच मम्मी तर नसत्यात घरी
हा.
किती ते झाले या
दी अन ते लग्नाच्या आधीच की येऊन गेलते पावणे आलेत ते तर त्या वेळेला हा खरंच
अनकीन काय मंताय?
काय नाय?
आणखीन काय शॉपिंग वगैरे कशी झाली तुमची?
सगळं व्यवस्थित झालं अन् शेवटला असं झालं
श आययेला आयांच हम्म हम्म हम्म आणि लग्न कस झालं?
छान झाल.
मी नाही बाई सांगितलं मी घरी काय सांगितलं नाही बाई म्हंटलं काय आता भावाच्या ह्याला सांगितलं ते काय एवढं काय नाही पण ही अगं तिकडं ग तुम्हाला सांगितलं नाही
ह ते जरा लांबच होत
हो तेच की उगाच आणि म्हंटलं कोण कुठली आणि विच विचारलं की झाल. त्यापेक्षा आपलं होय मम्मीला ते आता
होय.
बाकी काय स्पेशल आज रे रेसिपी बनवली होती?
आज बघा हम्म हम्म ते चाकवत नाही पालकच्या भाजीच ते घरगट केलाय.
हम्म
वांग्याची भाजी केलती. वरण केलत. शेगदान्या ची आणि तळची चटणी. भाकरी राईस हा ह
एवढं खाल्लंस.
एवढं खाल्लं सगळं. खाल्ल.
बर खावा-खावा पोट भरून. आणि स्पेश तेल वरण-भात शुद्ध शाका काररे
वा दटस नाईस दिस माय फेवररेट. रेसिपी.
आणखीन वर्षाच कसं काय चाललंय?
वर्षा माझ्यासोबत येत्या की.
हं ती कसली तयारी कर
हम्म. ती पण एम. पी. एस सी ची. की.
हम. हम. मग परीक्षा वगैरे कधी काय हाईत.
नाहीत अजून, फॉर्म पण नाही अजून निघले. कसले.
हम् हम्म.
आणखीन काय तुम्हाला काय न्यू काय अपडेट काय?
न्यू काय नाही, हलवा खाल्लीस परवा?
ऐका की सांगते तुम्हाला त्या हलव्याचा राज फ्रीज ध्ये घालून ठेवलाय फ्रीजर म मध्ये घालून ठेवलाय दादानं आणि रात्री अकराला काय कितीला काढलाय आणि मला म्हण तय ए येकी ग हलवा खायला, मी झोपलोय, ए कुठंला हलवा म्हटलं काय हलवा म्हटलं कुठ कुठला हलवा तर काय नाही कोण दिलेय ओळक की म्हणतय.
हा.
म्हटलं कोण बिस्मिला दी दी नीच दिला असणार आहे म्हंटल दुसर कोण देतय म्हंटल, तर होय म्हंटलं बिस्मिला दिदीनीच दिलाय म्हटला. आणि ये की म्हटला खायला खा म्हंटल तुच बाबा आ ता रात्री अकरा वाजण्याला गोड खायला ये म्हणून सकाळ का सकाळ गायब त्यातलं मला माहितच नाही सकाळ काय काय झालते वहिनी त्यांनी लुटून काढलेत रात्री
हम्म हू
फ्रिजर मध्ये घालून ठेवला आहे ते बर्फ दारच निघना रात्री टॉक टाॉक टॉक टाक काढालाय हा हा
दीदी परवा हे ये आणून दिली डबा असत बशी अ त्याच्यात होते तर मोदक मी नंतर म्हटलं छान आहेत मोदक मोदक नंतर मला म्हणते आम्ही नाही बनवले दिले बर म्हटलं तुम्ही लयच म्हणलं बनवणार. हाल पलीची
काय ते हे दिल की ते हे हो ते. ते का कानोले टाईप ते मोदक टाईप मध्ये
हो. हा. अ उक्कड कानवले की ते
हा ते उकड कानवले. ते ते एकदम बारीक लाटलेला ते.
हा हम्.
घरात केवढं नव जाऊ तुम्हाला हो. त्याच्यावर एक द कोण ते घरातच कोण तर मम्मीने का बहिणीने काय बजालेले ह
हम्म, हम्.
मिनिट ना नावं ठेवले. जरा त्यांच शिक. तर काय तर शिका. बसलं लाटल्यात तुम्हाला येते काय बायकांच्या जन्माला आलाय.
कोण म्हटलं?
ते बा, दादाच कि आहे.
वर
शिका काय तर शिका. ह हम
हम्.. दिदीला काय तर बनवाय सांगत जा? रेसिपी नवीन- नवीन.
का कस आहे अ हे आ मला नाही कसंतरी होत अगीदी नाव घांडणारल्या भंडीत
हम्म. दिदीला खायचं सांग. खायच तू सांग तिला, बड्डेची पार्टी दे म्हणताना पण दिली नाही बघ.
काय गेली का? आम्ही, त्या दिवशी आलो बडडे केलो गेलो.
बर, दहा मिनट- झालेले आहेत.
हो ऐका तुमचं ते व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट पाठवा ते बघूया काय ते, लगेच पाठवा आता.
काय पाठव खरं?
अ तिथं साईड कॉर्नरला पैसेच काय आहे का बघा.
हम हम्. हां.. ठीक आहे.